रिकामा ऑडिओ
हॅलो. हा मी कार्या अपवर कार कार्यालमधून बोलते. अ मी आज तुला आपल्या तें वेगवेगळे सणांबद्दल माहिती सांगते. आपल्यातला बघ भारतातील सगळ्यात मोठा सण म्हणजे आपण दिवाळी साजरा करतोय म्हणजे तुला यतच असेल. त्यात आपण वेगवेगळे पदार्थ तयार करतो चकली, चिवडा, अनारस. वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. अ पर शंकरपाळी त्यांना असं वेगवेगळे पण पदार्थ तयार करतो. पण तो सण. पाच दिवस तरी साजरा करतो पहिल्या दिवशी तेवसुबारस असत नरक चतुर्थ ते असते. मेन आपली अस लक्ष्म पूजा ते असत्या मग त्या लक्ष्मी पूजे दिवशी आपण लक्ष्मीची पूजा करतो. आपल्या घरातले जे काही धान्य असतात, त्याची पण पूजा करतो. ते परत वेगवेगळे्या पदार्थांचा आपण अ देवीला नैवेद्य तेन दाखवतो सगळे नवीन नवीन असं ड्रेस तेन घालतात परत आणि त्यानंतर ना आपल्यातला अनेक मोठ सण म्हणजे आपण गणेश जयंती पण करतो, गणेश जयंती सगळ्यांचाच आवडतात अस तुझं पण असलच
होय. आता येणार आहे ना. अजून दोन तीन महिने
दोन तीन महिन्यात आता येणारा आपण त्या दिवशी गणपती आणतो, घरात सगळीजण
एकच एकच मिनिट, एकच मिनिट तू विनायक दादा आला तु बसलाय हॅलो मग, मग तू कॉलेजच ऍडमिशन कुठे केलीस?
मीया माझं हाय तिथच की, वॉलचांद कस्तुरबाई, सांगली
आणि तुझी डिग्री त कशातून झाली मग?
माझ एम एससी चालू आहे. बायोटेक मधून
म्हणजे आधी बीएससी केलीस काय? मग त्याला कस? - - माझ माझ आता, बी ए जओग्रफी झालं आता, मी एम एम एसी जोग्रफीला शिवाजी युनिव्हर्सिटीला ऍडमिशन केलं.
ह हा हा म
होय लॉकडाऊन होत नाही नाही म्हणजे गावातून आमच्या साईड घचल कारण जेव गावात तिथं जायला लागणार मग तिथून कोल्हापूरची बस तिथून मग सिटी बस घेऊन यनिव्हर्सिटीला म्हगे जाताना काय वाटत मी पण युनिव्हर्सिटी पासून कोल्हापूर म्हणजे सिटी द्यायला बस बसेच मिळत नाही लवकर मग भरपूर टाईम कत टाइम कं्झ्युम होते मण तिथंच राहणार
हम्म हम् मग आता कधी चालूय कॉलेज नाही नाही मी पण रोमवररच असत
हा हा माझा एक तारखेपासून सुरू होणार आहे सो मी अठ्ठावीस एकोणतीस किंवा इथून जाणार मग तुला तुला आता जॉब ऑपॉर्च्युनिटीज कुठं मिळणार म्हणजे अस कोणत्या फिल््डमध्ये मिळणार
मला तर बघ असं जे जे काय टेस्टिंग असतात ना मग वॉटर अनालासिस असत सॉईल टेस्टिंग असतं क ह्याच्यात अग्री कंपनीमध्ये नाही तर फार्मा कंपनीमध्ये पण असतं ना आपलं लिक्विड प्रोडक्ट्स असतात किंवा जे काय आपले कॅप्सुल वगैरे ते असतात त्याच क्वालिटी चेक करण्यासाठी मला चालतय परत फूड कंपनीज म चाल फूड ची एक्सपायरी त्या क्वालिटी सगळं चेक करायच असत ना
हा हा म्हणजे अस न्यू न्यू कमर्स ना घेतय कस एक्सपिरय ते लागतेच.
शक्यतो एक्सपिरियन्सलाच बघायला सोड. खर आता कुठं आता सगळीकडेच तसं चालू आहे मग कुठ तरी फ्रेश असतीलच ना. ट्राय करायचं.
होय. पण हे पण पेमेंट पण कमी भेटतेय फ्रेशरस ना आणि वर् लोड पण भरपूर असतोय ना.
कि आता एक आपल्याला पाहिजेला एक्सपिरियन्स मला एक तीन चारव तीन चार वर्ष तर आपल्याला हेच करा. पाहिजे पेमेंट कमी वर्कलोड भरपूर. का तर आपल्याला फ्रेशरचा टॅग काढायचा असतोय ना.
हा हा आणि म्हणजे असं तुला ग्राउंड लेव्हलला जॉब मिळणार का अस मोठ्या मोठ्या शहरात तेन फॅक्ट्रॉइस
हम् तस पण आता जर. इकडं आपल्या एरियाकडे जर बघायला गेलं तर कोल्हापूरलाच जास्त शक्यत. तिथं आहे फर्मा कंपनी मगं तिथं जर त्यांनी जर अव्हेल अस व्हकन्सी तर तिथ पण भेटू शकते नाही तर मग फार्मा. कंपनी ते सगळे पुण्यालाच आहेत ना जास्त. मग तिकडंच ट्राय करायला पाहिजे.
मग आ ते तुला मास्टर्स करता कर ट्राय करता येणारी.
आता येऊ शकतय पण जर चुकून त्यांनी जॉबला ऑफर केले तर मग अस कॉलेजमधून. सोडून जाता येत नाही नाही आता प्रोजेक्ट असते. मग असं मधूनच सोडता येत नाही ना सगळं मग अबसेंटथ पडते. मग त्याच्या अपेक्षा मग एक. झाले ना आता मग पुढच्या सेम पासून ट्राय करायचं. म्हणजे ते त्यांच इंटरव्ह्यू त्यांचं सगळं ते रिझ्यूम त्यां चे करूस पर्यंत. पेपरचा त्यांनी टाईम येतय ना.
म्हणजे त तुम फीलड डिप्लोणत म्हण. ज्र माझ बी ज्राी झा बच. बॅचजेलरस पण माझं मास्टर सायन्स मध्ये म्हणजे एमए नसतंय आम्हाला एमस जोग्राफी असत म फक्त एम एससी ज्राफी लिमिटेड नसते त्यात एम एसी जोन फॉर्मेटिक् अस. परत एक डिप्लोमा असतोय आम्हाला. जी आयस म्हणून जी मग त्यातून काय होतंय त्या थ्रू ऐक कि त्या थ्रू काय होतंय मग असं आपलं जीपीएस. हे सॉफ्टवेअर शिकवल जातात कोडिंग शिकवलं जाते मग त्या थ्रू आम्ही सॉफ्टवेअर्स तयार करू शकतोय मॅप्स तयार करू शकतोय म्हणे गुगल अर्थचे असे. खूप सारे हे असतात. मग तस तुम्हाला कोणता साईड बाय साईड डिप्लोमा ते नसतोय काय?
थोड म्हण. त्यात आता बायो इन्फॉर्मेटिक्स म्हणून आमच असते पण मग त्यात कसं असते तुम्ही केला तर. स्पेशलायझेशन बायोटेक तरी करा नाही तर मग बायो इन्फॉर्मॅटिक्स तरी करा. अस असतंय. म्हणजे आमच्यात पण माझं बायोटेक्नॉलॉजी आहे.
हा हा.
म्हणजे बायोटेक्नॉलॉजी म्हणजे आमच्यात कसं सगळं ऑल ओव्हच येते ना मग फक्त बायो इन्फ मेटिक केलं की फक्त स्ट्रक् रचा स्टडी करण्यासाठी बायोएनफोचा हे होतोय उपयोग होतोय.
हो ते पणसं.
ते कम्प्युटर बेस्ड असते सगळं पूर्ण म्हणजे ते प्रोटीन अमायनो असिड ते नसतात ना सगळे. मग त्याचं सगळं ते स्ट्रक थ्री डी स्ट्रक्चर ते सगळं जे चेक करायचं ते असते ते बायो इन्फॉर्मेटिक्समध्ये असते
मधु जात मास्टरच लास्ट इयर आहे का
होय लास्ट इयर
मग याच्यानंतर तू काय करणार अस आता म्हणजे जॉब तेणच
जॉबलेस कि ट्राय करायच आता नाही अजून तर आता दुसरं तर काय नाही सोडस जॉबलाच ट्राय करणार मग बघायचं त्यातून
पण मॅटर करत
होय म तेच की बघायचं मग जर प्रोफेसरला जर ट्राय करणार असेल तर मग सेट द्यायचं म्हणाले ह्यावे ला
मग देउन बग की कारण प्रोफेसरसना सुद्धा क्लाकजरी टेंपररी काँक वाईज चालो तरी पण मिनिमम पेमेंट ट्वेंटी सिक्स थाउजंडच्या आसपास भरते ते पण काय कमी नसत आणि थोड्या व थोड्या वर्षानी कस पण परमनंट होऊ शकतोय त्या लाखात असते मग ते पण युजफुल ठरते म
होय बघायचं तेच ह्यावेळेला होय नेट तर काय लगेच नाही थोड सेट ला तरी ट्राय करायच म्हणते
कारण आता भरपूर व्हॅकन्सी टीचर्स त्या सगळीकडे
होय टीचरला शक्यतो कस झालंय खर कॉलेज आणि स्कूलपेक्षा ना अस अकॅडमिक्स ते निघला तिथं जास्त वॅकन्ससी
अँकेडमीपेक्षा ग्हरनमेंट कॉलेजेस मधे सुद्धा भरपूर आहे आता मी जिथे माझे ब
तिथं सगळीकडे मग जर गव्हर्नमेंट कॉलेज नाही गव्हर्नमेंट कॉलेजेस असत असेल ना तिथं मग एज्युकेशन कसं पाहिजे पीएच डी लेव्हल तरी हवं नाहीतरी एक्सपिरियनस तरी हवेत असं लागतंय ना आणि माझ नॉलेज इतकं नाही कि ते गव्हर्नमेंट कॉलेजला शिकवण्यासारखं
नाही अस नसतय आता आमच्याच ह्याच्यात काल एक नवीन सर जॉईन झाल्यात त्यांचं म्हणजे एकदम यंग आहे क आमच्याशी तीन वर्षांनी मोठ आहे त्यांच एम एस सी जॉग कंप्लिट झाल तेंच पहिल्याच टर्म मधे नेट क्लिअर झाल म्हणजे नेट क्लिअर झाल्या मग ते आता आमच्या म्हणजे ते आधी आमचे एक्सलिमिनी होते म्हणजे आमचे हायर होते सिनियर होते ते मग त्या आमच्या एच ओ डि नी त्यांना हुशार होत त्यामुळ तेंना बोलवून घेतल आणी त्यांना म्हणजे त्यां सुरू झा कालपासन सुन हे आत ना सव्वीस हजार पगर मिळणार महिन्याला म्हणजे त्यांना लेक लेकचरस तेवढे अस त्या मिनमम सव्विस हजार पेमेंट पडते क्लॉक वाईज ला. आणि जर त्याने एक्स्ट्रा काम केलं तर ते जे एक्स्ट्रा आणि भेटणार असं चोविसाव्या वर्षी सव्विस हजार पेमेंट म्हणजे तरी सुद्धा भरपूर चांगलच आहे ते.
भेटला तेने एवढं ट्राय करतात एक एक जण किती वर्ष ट्राय करतात एकाच क्लिअरच होत नाही आणि एाकांचं झालं तर फर्स्ट अटेम्ट मध्ये स्ट्रक क्लिअर होते.
हम्म हम्म बघ ट्राय करून आणि काय हेल्प वगैरे लागली तर मी आमच्या आमच्या कॉलेजेसमध्ये सुद्धा हे आहेत ना बी एस सी आहे प बी सी ए आहे सगळ्या टाईप्सचे बॅचलर म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स आहे. आणि एन एसस मधे असलेल्या माझ्या भरपूर ओळखीच्या पण आहेत सगळ्या जेवढी मी तुला त्यांच्याशी काँन्टाक्ट काँन्टँक्ट म्हणजे करायला हेल्प करेल त्यामुळे तुला काही अडचण पण येणार नाही इन फ्युचरमध्ये अस.
हम्म चालतय. ते थँक्यू त्याबद्दल सांगितल्या बद्दल.
चालतंय चालतंय बघ काय हेल्प लागली तर कर पुन्हा कॉल.
हा हा चालतंय. ठेऊ काय हा.